जय
हां बोला ना? हो हो येतोय की.
आता मी जरा बाहेर होतो ग घरी आलो. आता येतोय ना कारण मग घरी रेंज आहे का
नाय नाय आा येतोय आवाज ख हो होे ये येतोय.
हा. काय मग कुठं हायस काय? काय नाही बघ घरीच हाय आ हो आत्ताच आम्ही मी पण ट्रीपला जाऊन आलो म्हणलं कुठ आता जाणार आता कॉलेज वगैरे चालू होईल सगळं. फी फीरुन याव गेलेलो. तुला मी सांगितलं नव्हतं काय आम्ही ट्रीपला जाणार आहे म्ह
नाही तुम्ही असं सोडून सोडून जातय अरे बापरे काय काय एन्जॉयमेंट केलाय?
अचानक ठरलं ना फॅमिली सोबत गेलेलो तुला सांगत की अग लय मजा केली आम्ही अगं इतकं सुंदर आहे ना तिकड बघायला आपण कधी तर ट्रीप काढूया तिकड अं साऊथ म्हणजे माझं अ अ ड्रीम हो ते सोड साऊथ फिरायचं सगळा साऊथ फिरायचा. कारण तुला माहित तुला तर माहतीच हाय आपला जसं कोकण कड निसर्ग हाय तसा साऊथचा पण नेचर आहे एकदम अरे निसर्ग तिकडचा पण
तुम्ही फॅमिली सोबत गेलेला काय?
हो अगं आमही फॅमिली सोबत गेलेलो फॅमि ल्लीमधूनच ट्रीप होती आमची हा तिथं कसं हेच नव्हत लय काय काय बघितलं आम्ही. इथे हं
सांगाय नाय म्हणजे काय एन्जॉय केला कसं असतं तिकडं मी कधी गेलेले नाही त्यामुळे थोडी इन्फॉर्मेशन सांगता काय मला मला पण जाऊ वाटेल.
हा म्हणूनच कॉल केलाय की या आता हिला सांगायच आप आपण इकडे गेलेलो आता म्हटलं तू आणि ओरडणार, की आम्हाला सोडून गेलाय, मग म्हटलं आपण, आपण, आपण फ्रेंड्स, फ्रेंड्स म्हणून ना आप आपण ट्रिप कढूया. काय?
हो होय की.
हा तुला सांगते, तिकड आम्ही गेलेलो ना पद्मनाभ मंदिर बघितलं तू युट्यूब ला सर्च करून बघ काय. पद्मनाभ मंदिर आहे इतकं सुंदर आणि मोठं मंदिर हाय आणि त्याला लई आग असा मोठा इत्यास हाय, म्हणजे माघार आणि त्याच्याना अस ग गर्भगृहात काहीतरी संपत्ती गावली गवर्मेंटने घेतली सोड आणि तीत कसाय सांग ट्रेडिशनल सगळं तिथ जे आपलं कपडे असत्यात बघ ते सगळं ट्रॅडिश ऑपशन घालून जायची मुलींनी साडी किंवा त्यांचा तिकडचा तो लेहंगा सारखा असतोय बघ, तसला ड्रेस घालायचा आणि मुलांनी लुंगी घालायची.
म्हजे वेस्टर्न काय वेस्टर्न काय आलावूड नायां.
अलाउड नाही वेस्टर्न काय शॉर्ट जीन्स हं हा आपण त्यावेळी ड्रेस आपण घालू शकत नाई इथ इथे एक साडी चालेल किंवा आपला असा त्याचं साडी टाईप घागरा असतोय ब मुलींचा तसा. आणि लुंगी मुलांना ना कंपलसरी तर तुम्हाला आत प्रवेश नाही आस हाय.
पाहिजे.
हो आणि तिथं विष्णूची असं बस असं अस मूर्ती हाय काय विष्णूची अस झोपलेली त्या हे च्यात मंदिरात. आणि तिचं तर इत इतकं स्ट्रक्चर भारी हाय अस तीज कमानीच हायना सुरवातीच तिथ साप तीन ते चार असं हे हायत. काय म्हणजे अस होल हाईत लहान छोटे छोटे असं आणि जस जस सकाळ झाली ना तर एकदम त्यात पहिल्या होल मध ते मग दुसऱ्यात तिसऱ्या आसं जस साप तर सकाळ दुपार संध्याकाळ होत जाईल ना तसं सूर्य त्यात दि
अरे बापरे म्हणजे हे छान आहे. जरा आश्चर्य हो जरा आश्चर्यजनिक वाटत्यय. ते बघावं असं सं वाट ते मस्त हाय.
एक वेळ ताक. भारी मंदिर ते बनवलं आसल आणि तिथ प्रसाद वैगरे तेन भेटतो सोड पण आत तर गेलीसं ना आस स्तंभ इतके मोठे कि मस्तच हाय आसं पूर्ण कुठून ही बघितलीस तर तू विष्णूची मूर्ती दिसत्या, एवढाच हे ज्यात न आणि ते च्यात तेचं मंदिरचं वैशिष्ट काय सांग? ते चक खाली गर्भगृहात म्हजे खालच्यात तळ घरात ना सात दरवाजे होते आहेत पण आजून पण ते एक दरवाजा इतकी संपत्त ती सापडल्या खूप संपत्ती सापडल्या सात दरवाजे हायत आणि त्याला ते सातव्या दरवाजा म्हणजे आता आतापर्यंत सहा दरवाजे उघडले आणि सहा दरवाजे तेंच कने इतकी संपत्त ती सापडल्या तिथं म्हणजे आता त्याला पूर्वीचा काहीतरी म्हणजे राजा महाराज
हो हो ही ही न्यूज ना मी युट्यूबला ऐकली आहे. हे बघितय की सहा दरवाजे उघडलेत आणि सातवा दरवाजा कोणतर उघडायला गेलय म्हणजे आणि ते कोणतर म्हणजे ते मृत्युमुखी पडल्या पण ते
हा तस झालंय आणि सातव्या दरवाज्याला क नाय तुला सांगते असं नागाच फक्त चित्र हाय काय त्याला कुलूप नाही किल्ली नाही काहीच नाही आण ते उघडण्याचा प्रयत्न केला काय तवा दरवाजा आणि ज्यांनी ज्यांनी आस म्हणतात अ ज्यांनी ज्यानी तो दरवाजा उघड प्रयत्न केलाय ना ते सगळे मृत्यूमुखी पडलेत मग गव्हनमेंट का केलं की अशच गोष्टी घडताना मग तो दवाज उघडायचाच नाही असा ठरवला म्हणजे
म्हणजे नेमकं काय दरवाजा नाय नाय म्हणजे त्या दरवाज त्यामध्ये नेमकं काय आहे म्हणजे काय?
काय हेच कळ ना कि काय हेच कळ ना काय विषय झालाय अ म्हणजे त्याच दर म्हणजे त्यांनी ऐकलं वाटत काहीतरी म्हणजे त्या दरवाजच्या पाठीमागुण असा आवाज येतोय की म्हणजे समुद्राचा आवाज येतोय कोण म्हणतंय तो जर दवाजा उ उघडला तर प्रलय येणार सगळं असं हे सगळं म्हणजे बुडून जाणार पण त्याच्या आत म्हणजे तिकडून ना समुद्राच्या लाटांचा आवाज येतोय असं म्हणतात. काय मग तो दरवाजा अजून तरी काय उ घडला नइयेय आणि मग ते तसंच घडताना ना गवर्नमेंट ते दार बंदच केलं की तो दरवाजा उघडायचाच नाय पण मंदिर इतकं सुंदर हाय तुला सांगू तु कधी गेलीस ना एकदम भारी फील येतय आणि ती ते ना सगळ्यांच्या डोक्यात गजरा होता बाई. जा इतकं भारी वाटत होतं एक आतन एक शांती भेटत्
ऐ ऐका ना म्हणजे आपण जर आता त्या ठिक त्यांनी घेऊ म्हणजे आपण जरी आ ठिकाणी गेलो तर आपल्याला तो सात तवा दरवाजा बघायला देतात म्हणजे परमिशन आहे?
नाय ना खाली नाय परमिशन आपल्याला.
ओके म्हणजे ते, ओके म्हणजे त्या ते आपण बघू पण शकत नाही. पण सहा दरवाजे आपण बघू शकतोय.
सहा दरवाजे आ म्हणजे आम्ही तर तिथे गेलो नाही. कारण तिथं आम्हाला कोणी सोडलच नाहीये. म्हणजे तिथ ते पूर्ण बंद केलेय ना खालचा सगळा प्रव हे जी संपती तेन वगैरे सापडली. फक्त वर चं मंदिरच तेवढं बघायचं आहे पण त्याच्या त्याच्यात सापडलेलं स त्या गर्भगृहातला लय मोठा हे म्हणजे मागचं पूर्वीच्या काळातलं ते मंदिर
इतिहास हा. अर खूप छान वाट म्हणजे असं हा म्हणजे असं खूप ऐकायल, तर ऐक हो ते म्हणजे मी युट्यूबला फक्त बघितलेलं म्हणजे माझ्या बहिणीनंकडू बहिणीकडून ऐकलेलं. पण ते केर मध्ये आहे असं होत नाही किंवा मी प्रत्यक्षात बघल नाहीये की असा सहा दरवाजे आहेत अन् त्यामध्ये संपत्ती सापडली. हा म्हणजे हा म्हणजे संपत्ती सापडलेली पण, हा आणि सातवा दरवाजा कोणीही ओपन करू शकलेलं नाही आहे, आणि ज्यांनी ओपन केले म्हणजे जे पंडित वगैरे असं बोलतात की म्हणजे देवाचं वगैरे सगळं केलं किंवा ते असं म्हणतात की शांतता किंवा कायतर होम वगैरे असतो तर सगळे घालून देखील त्या दरवाजाला लॉक नसतना तो दरवाजा कोणीही उघडू शकलेल नाहीये. असं म्हण तात आणि त्या दरवाज्याच्या पाठीमागून तुम्ही बोललात तसा समुद्राचा आवाज येतो. आणि म्हणजे त्या पद्धतीने म्हणजे एक एकदा शांतता देखील असते तेथे आणि तो दरवाजा देखील म्हणजे कोणी ही येउ हात लावला किंवा त्यापर्यंत गेलेय ते आजपर्यंत परत आलेले नाहीये. किंवा
म्हणजे अगं ते उघडण्याचा प्रयत्न केला ना तो दरवा जा तिथं काय तर घटलंयच म्हणजे कोणी मध्येे मेले कोण कशानं मेले पण ते मृत्यूमखी पडल्यात असं झाल्यात गोष्टी. म ते सार त्याच गोष्टी असं घडतांना गव्हरमेंट ते बॅन केल म्हणजे कशाला उगंच हे करायचं म्हणजे माणसांचं म्हणून त्यांनी हे केलं बंद केली ते
ओके म्हणजे तुमच्या द्वारे छान माहीती हो छान माहीती कळा नाई म्हणजे तो दरवाजा प्लास्टीके अस म्हंटला तुम्ही. कि तो जर ओ पन झाला तर पुर्ण म्हणजे
म्हणजे लोकल ची आम्हाला तर तिथून अस असं माहिती भेटली की अस काहीतरी अस आहे वाटत म्हणुन.
नोके म्हणजे मी युट्यूबला
इंटरेस्टिंग पण वाटतय ना कायतरी आपल्याला.
हो म्हणजे जी माहि ती मी युट्यूबला बघत होते ना ती प्रत्यक्षात आपली कोणीतरी फ्रेंड जाऊन आलीये आणि तिथील माहिती सांगते तू नेक्स्ट टाइम जर तिथ गेली म्हणजे तुम्ही जरी सॉरी नेक्स्ट टाइम तुम्ही जरी गेला तर मला नक्की सांगा म्हणजे मी पण तुमच्या सोबत येईन मला देखील ते सर्व बघाय च आहे प्र
हो अग आणि तुला सांगते तिथलं लोकल फूड इ भारी आहेत ना आता आपण कसं सणाला पुरणपोळी बनवतो तसं तिकडचे लोक इडली इडली सांबर बनवतात.
हो साऊथ मधल्या इडल्या आणि माझी माझी फेवरेट आहे इडली. ये.
आणि त्यांच्या ओणम सणाला ना त्यांचे एक त्यांचं एक कुठलं तर फूड आहे ग ते मला आता आठवत नाही पण त्यांनी आम्हाला केळीच्या पानावर इतक्या भारी भारी वाढलेलं अग त्या भाज्या वेगवेगळ्या
आणि इडली देखील तिथे कुसकरून खातात ना. केळीच्या पानावर कुसकरून मस्तपैकी सांबर वगैरे आणि तेथील भाषा देखील हो वेशभाषा वेशभूषाबरोबरच भाषा दे खील वेगळ्या असतात, आपल्याकडे दादा ताई असं बोललं जातयं, ति अण्णा वगैरे असं बोललं जातयं ना.
बोललं जातयं ते ती भाषा पूर्ण तिकड हा तस पण आहे. भाषा पण आहे तिकडची, तिकडचं सगळं वेगळं आहे, आणि तुला सांगते आम्ही लोटस ली लोटस तलाव म्हणून एक आहे काय तिथं, विशाखापट्टणमच्या तिकडं आहे तो. हा तिथं ऑ दरम्यान ना पिंक लोट तस्स अ त्यात लेख असं नाव आहे त्याचं. तिथं काय हाय माहिताय काय तो पूर्ण तलाव आहे. आणि त्या तलावात ना सगळे गुलाबी गुलाबी सगळे गुलाबी कमळच उमलतात, इतके गुलाबी कमळ की नज जाईल ना तिथं फक्त, म्हणून त्याला नाव दिलंय पिंक लोटस. अ लेक असं, पिंक लोटस लेक आहे.
कि मी पण जावावं तिथं आणि ते बघावं की लोटसच
हो आणि ऑगस्ट सप्टेंबरला ना तेनी अस तिथल तिथं उमलं ते सगळं आणि तिथ आपल्याला आत जाण्याची परमिशन पण आहे म्हणजे तिथं, बोटी, अ बोटी असतात अगं आणि तू पूर्ण तलाव पूर्ण फिरून येत जाताना तुला किती तुला घ्यायचे ना तू घेऊ शकतेस इतके फोटोज काढले ना आम्ही, इतके फो भारी भारी येतात मस्त अग खूप छान आहे. तू गेलीस ना कधी तर तिथं नक्की भेट द्या आवर्जून जा. इतकं भारी आहे. आणि तिथलं हाऊस पोट हाय काय? ते तलाव ये आणि ते हाऊस म्हणजे बोट असता आणि आत गेलीस ना सगळं लक्झरीएस बेड रूम परत खाणं पिणं सगळं तुला जर बाहेर येऊ वाटलं तर आपण बाल्कनीमध्ये कस बसतोय इतकं भारी आहे तिथं तू गेलीस तर नक्की जा.
नक्कीच.
हा
चालेल ठेवू तु मला सांगितल्याबद्दल
मी जे खू अ ते मी परत तुला कॉल करीन ह
ओके चालेल चाले
हा मी जव तू गेलीस ना सांग मला हा चालेल ठेवू काय?
हा, हा